हॅलो हा
काय करायला सा
काय जेवण कराय चाललोय.
ह ह आवरल.
नाहीच ना आता भात ठेवलाय, आता भाजीच्या आमटीची तयारी करायची. तुझं आवरल.
काय म्हटलंला सा?
आता भात ठेवलाय म्हणत भाजीची आणि आमटीची आता तयारी करायची.
तब्येत तेन आहे व्यवस्थित
हाय हाय तुजी
हाय हाय हम्म काय नाही म्हटलं आता वटपौर्णिमा! जवळ आल्या म्हंटलं बघूया, तुमची काय तयारी चालू आहे काय?
हा हा आता वट पौर्णिमेलाच हाय! साहित्य वगैरे गोळा करायचं.
बर
मग तुमच्याकडे कसं करत्यात
हा आमच्या इकडं हेच की आ आपल्या गावाला जी पद्धत आहे तीच.
काय ते
गावाला जी आपल्या पद्धत आहे तशीच की म्हणजे सुवासिनी एक सगळे मिळून वडाची तेन पूजा करायची.
हा हा हा
तसंच की पण ते आपल्या इकडं जरा, असं वेगळं पडतय आपल्या गावाकड आणि आमच्याकडं म्हणजे आपल्या इकड कस, ते अ आपल्या गावाकडे कस सुवासिनी किमकीच्या ओट्या भरत्याात. ते तस आ- त्याच्या इकडं काय नसतय.
मग तिकड कसं असतंय.
इकडं असच की म्हणजे सुवासि- नी मिळून सगळ्या- वडाकड जायचं- ते वडाची- पूजा करायची. आणि- अ- ते धागा बांधून पाच फेऱ्या मारायच्या.
हा.
आणि ते म्हणजे आपण नेतोय ना जे फळ परत देवाचं ते साहित्य तेन अ तेन फक्त ते अ म्हणजे वडाची ओटी भरायची.
हा बोल.
हे करायचे ते पूजा करून घ्यायची.
हळदी, कुंकू, तेल- अम्म आगरबत्ती वगैरे घेऊन जाऊन -फळ फुलंन ते -सगळं नेताय नाही तुम्ही?
होय सगळंच नेतोय पण ते अ आपल्या इकडं म्हणजे कसं आसतय तसं इकडं नसतय.
काय ते?
आपल्या इकडे कसं आपण ती पूजा करतोय म्हणजे सुहास तेनी एकीमेकीच्या ओट्या तेन भरत्यात. तस -तस काय नसतय इकडं. म म्हटले विचारूया तरी? गावाकड कशी असते काय
म्हणजे आपल्याकडे काय पूजा वगैरे करत्यात आणि मग नंतर न एक एक जण कसं असतय कथा वगैरे वाचतात ना?
हा -तस काय नसतय आमच्या इकड कथा वेगैरे
म माहिती तरी आहे की नाही? का ते पण नाही माहित
माहिती म्हणजे हाय -पण अशी तेवढी माहिती नाही आहे मला -म्हणूनच म्हटलं तुम्हाला विचारूया -जरा.
हा हा म्हणजे कसं असतंय? म्हणजे आपल्या इथं म्हणजे, खूप वर्षापूर्वी कणी म्हणजे अ आसं भद्र नावाचा एक देश होता, तिथकणी अश्वपती नावाचा कणी राजा म्हणजे राज्य करत होता तिथं. आणि. हो त्याला कणी सावित्री नावाची एक मुलगी होती. ती कणी खूप सुंदर नम्र आणि एकदम अशी गुणी मुलगी होती. म म्हणजे आणि त्यावेळी तिचं म्हणजे वय झालं क नाही लग्नाचं. त्यावेळी अम राजाने काय सांगितलं की अ हे करायचं त्याचा, म्हणजे जो नवरा मुलगा आहे तो स्वतः तुझ तू निवड. म त्यावेळी सारी त्यांना काही केलं व सत्यवानाची निवड केली.
हा.
त्यावेळी तिला म्हणजे सल्ला दिला होता की सत्यवानासोबत लग्न न कारण म्हणजे जास्त वेळ तो नाही जगणार.
हा, म्हणजे आयुष्य कमी प्रमाणात.
कमी आहे तर म जास्त तोरी बस नाही तर त्यावेळी सत्यवान काय ऐक नाही आणि तिना शेवटी लग्न केलंच. हे हच्या सोबच सावि तीन सत्यवनाशी. मक्खी कसं सत्यवानाच म्हणजे. वडील होत त्यांनी म्हणजे अं त्यांचा पण म्हणजे तो पण एक अस राजघराण्यातलाच मुलगा होता.
हा.
म त्याचं त्यांच्या शतरू पहिल्यांदा कनई म्हणजे युद्ध एक झालंय त्याच्यामुळे त्यास्नीकानी ते राज्य सोडून कणी जावं लागल. म. तो कणी अ म्हणजे सत्यवाणाला आपल्या आई बाबाला वगैरे घेऊन जंगलातच राहू लागला. म सत्य सत्यवाना पशी अ जंगलात आपल्या म्हणजे सासू सासरे त्याशी सेवा तेन करत होती, मग सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपलेला कणी त्यावेळी सत्यवानान व्रत करायला सुरुवात केली.
हा म्हणजे तिला समजतय.
हे आता थोडे दिवस आता राहिलेले आहेत आणि म्हणजे ते आता मृत्यू होणार. त्यावेळी ति नागणे. वत करायला सुरुवात केलेली मग अ सत्यवान कनी म्हणजे असं जंगलात कनी एक दिवस लाकूड तोडाय म्हणून गेलेला.
हा
आणि ती पण त्याच्यासोबतच केलय, कारण तिला माहित होतं की असं-असं होणार आहे.
होणार आहे. हा म्हणजे त्याचा अ मृत्यू तिला समजला होता.
हां म्हणून मग ती म्हणली मी पण सोबत णार म्हणून म ती पण तेच्या सोबतच गेलेलीत. तिकडे म त्यावेळी लाकड तोडता-तोडता कणी अचानक तो कणी जमिनीवर पडला म आणि त्यावेळी यमराजा त्याला न्ह्या न्ह्यायला आलेला होत ना,
हम
म त्यावेळी अं म्हणजे यमराजाकडे ती म्हणजे म्हणजे प्रार्थना करू लागली की नको माझ्या नवऱ्याला सोड म्हणजे नेऊ नकोस हा म्हणून यमराला ती हे क पण यमराजन काय ऐकलं नाही उलट तो म तो घेऊन जात्यावेळी कणी सावित्री त्याच्या पाठोपाठ जाय लागली त्याच्यासोबत म यमराजन तिला अनेक वेळा सांगितलेलं की नको तू माघारी जा माघारी जा पण सत्यभागान काय गे तेणे तिन हाट्टच धरला गेले तर पतीला सोबतच घेऊन जाणार म्हणून
हा
हा मग अखेर कंटाळून यामन कणी प तिचा पतीचा जीव आहे ना तीला तीन वर माग मागितलंत. अ अखेर कंटाळून कणी तीन काय केलं माहितीय सत्य ह्यो म्हंटला कि तुला तीन वर देतो त्यावेळी हा त्यावेळी सावित्रीन, कणी म्हणजे च्या सासू, सासऱ्यांचे कणी डोळे, त्यांचे डोळे गेलेले होते नाही, अ त्यांचे डोळे परत मागितले, आणि मग नंतर न त्यांचं राज्य पण गेलेलं होत, म ते राज्य पण परत मागितलं. आणि नंतर न आपला म्हणजे नवरा सत्यवान त्याचे प्राण पण तिन परत मागितले. आणि मग त्यावेळी प्रसन्न झाल्यामुळे यमराजां मग तिला तथस्तु केलं, आणि मग त्यामुळे तेि सत्यवाणाचे प्राण पण परत आले.
परत आले.
सत्यवानाचे प्राण ज्यावेळी म्हणजे परत आले त्यावेळी ती वडाच्या खाली होत. बसलेली, हा वडाच्या खाली बसलेली मगं त्यावेळी कसं ज्येष्ठ - महिन्यातील पौर्णिमा होती ना मग तिथ ते वडा- झाडा खाली कणी तिथं प्राण परत आल्या मुळ कणी, ती ज्येष्ठ महीन्यात - मी पौर्णिमाये!
जी पहिली पौर्णिमा!
याची कणी म्हणजे वडाचा म्हणजे उपवास धरून तिथं म्हणजे ती पूजा करू लागली! म्हणजे त्या दिवशी त्याचा हे हे मिळाल परत त्याला जीवनदान मिळालं!
हा. म्हणजे नवऱ्याला पुन्हा
पासून कनी म्हणजे! आपलं ज्येष्ठ महिन्यातली जी पौर्णिमा असते! त्या पौर्णिमे दिवशी म्हणजे सर्व आपल्या सुवासिनी महिला असत्यात कणी त्या म्हणजे वडाची पूजा करत परत आपल्या नवऱ्यासाठी म्हणजे दीर्घायुष्य लाभू दे! म्हणून तिची पूजा
आणि उपवास
हा आणि उपवास करते!
हा हा. तेच म्हटलं तुम्हाला विचारू! समजले की म्हटलं! विचारूया तुम्हाला!
हा हा.
ह ते म्हणजे आपल्या गावाकडे कसं असतंय! पाच सुवासीनी मिळून असं म्हणजे एकमेकीच्या ओटी भरतात?
हा...
ते असं म्हणजे वडाच्या पानावर आंबा केळी थोडेसे तांदूळ तेन असं ते ओटी भरत नाहीत का आपल्या गावी
हा हा.
तसं ते आमच्या इकडे नसतयं.
मगं नुसती पूजा तशी करायची!
ची पूजा करायची! ते वडाला त्याला सात फेरे मारायचे!
हा.
आणि हे करायचं! हम्म म्हणजे वडालाच ते आपण ते आंबा केळी जे नेलेले असते कनी
हा..
अ वडालाच अर्पण करायच ते
म्हणजे व कुणाची ओटी वैगेरे काय भरा
न्हाय नाय. भरत नाहीत आमच्या इकडे तसं ते. आणि. ते अ मं काळ्या मन्याची जी पाच पोती पोत्याची जी माळ केलेली असते, खण छोट्या छोट्या नसा त्यात, का त्या, न त्या. फक्त त्या एकीमेकीला, आम्ही असं म्हणजे बांध